हॅलो हा.
आता बोल काय म्हणाल तीस ती मागच्या वेळीत पुण्याला गेलो जॉबला.
हा पुण्याला गेलो रे हा मग तिथं तिथ विषय कसा आहे हा. तिथ गेलो सुरुवातीला मग ते जे मेन असं म्हणजे दो कंपनी आणि आपल्यामध्ये एक हे असतोय म्हणजे दुस दुसरी बारकी कंपनी असते रे. जी पोरांसनी पाठीवतीया वेगवेगळ्या कंपनी मधी.
हा.
मग तिथ गेलो की कितीला बर गेलो मी अ बारा साडेबाराला पोहोचलो असल पिंपरी चिंच पिंपरी मधे पोहचलो साडेबाराला. त्यानंतर माझी डॉक्युमेंट काय काय लागते ते सांगीतलें तिनी. मग ते आधार कार्ड ते तुझं व्हॅक्सिन घेतले झेरॉक्स त्यानंतर पॅन कार्ड त्यानंतर बाकीचं काय काय बरं. हा रेशन कार्ड पण सांगितलं बँक डिटेल्स ते सगळं घेऊन ठेवलेल मी झेरॉक्स मारून आणलेल आणि मग. तो पर्यन्त म्हणले दोन वाजले तिथं तो म्हणलं इथनं काहीतरी नाश्ता करून यायच. तिथ गेलो बघितलं खास असं काय नव्हतं मग ते फ्राईड राईस नसते काय
हा.
ते ते खाल्लंच मग ते खाल्लच परत आलो म माझं काय तवर तेनी करायलाच नव्हतं काय बाकी चे मुलं होती ना पुढं
हा.
मग मला तेनी घेऊन गेले ह्याच्यााव ते पी जी पी जी म्हणून एक हाय पी जी ला पीजी नसते काय.
हा.
तिथ नेलं तर मग माझी बॅग ठेवली जरा हात पाय तेनं धुतलत. तर बरं मग तिथली एक मुलगी आली तिन दाखवलं कुठं आहे पीजि.
पीजी म्हणजे काय विषय असतय ओ खरं?
हा पीजी दाखवल नाही तिन पीजी म्हणजे पेंईंग गेस्ट रे म्हणजे आपण गेस्ट म्हणून राहणार तिथ एक एका दिवसासाठी किंवा किती पण आसल ते.
बर.
मग तिनं मेस कुठ आहे ते दाखिवली मला आणि मेसला गेलो तर जेवण कनय एकदम बेकार जेवण.
हा.
चपात्या अशा एकदम पातळ आणि खारट चपात्या. त्यानंतर ते भाजी काय वेगळीच होती कसली मला काय समजलं नाय काय होत? आणि आपली हे नसतेय का काय बरं डाळ डाळ वरण असतय बघ ते एकदम असं नुसतं पाणीच होतं त्यात काय नव्हतंच दुसरं. आसं जेवण तिथ.
बर.
हम्म मग काय दुसऱ्या दिवशी परत गेलो आहे त्या स्पॉटला रिक्षा करून
हम्म.
आणि मग तेनी मग काय केलं दोन पर्यंत झालं सगळी प्रोसेस तिथ त्यानंतर तिन नेल आम्हाला कंपनी दाखवायला
बरं.
कंपनी दाखवायला नेल तिथं इन्शर्टिंग कराय सांगितला.
हा.
आणि मग आदी इंटरव्हू आदी जेवण दिल सोड तिन आम्हाला. तिथं जायाचं ते टोकन एक घेतलं. टोकन घ्यायचं तिथ दाखवायचं मग जेवण घ्यायचं मग जेवलो आम्ही सगळी आ व सात सात आठ जण होतो सोड आम्ही नवीन त्या कंपनी मधे मग जेवल्यानंतर मग इन टरव्यूला आम्हाला नेलं.
हा.
इंटरव्ह्यू ला काय ना बेसिक क्वेश्चनच होत सोड आधी संग आम्ही ह्याच्यातच दिल इंग्लिश मधे मग बाकीच प्रश्न हा एक एक ट्यान द्यायचा रे.
हां.
तस काय नाही ते फक्त एक न हे असतय ते फॉरमॅलिटी म्हणून इंटरव्ह्यू घेत्यात त्यासनी कामगार पाहिजेच असत्यात ना.
काय प्रश्न विचारतात काय खरं?
तेच की आता तू कुठला ट्रेड केलास त्याच्या वरन विचारत्यात रे. म्हणजे स स्विचचा उपयोग कुठं करत्यात? किंवा सिरीज सर्किट म्हणजे काय? पॅरलर सर्किट म्हणजे काय?
बरं.
किंवा एसी करंट एसी करंट आणि डीसी करंट मध्ये फरक काय असतोय?
बर.
हम्म मग एसी करंट म्हणजे काय दोनशे चाळीस होल्ट असतोय आपला रेग्युलर घरात येते ना ते का
हा.
तो तो एसी करंट असतोय. आणि त्याला अर्थिंग पण असते माहिती नव का? आपल्याला जरी शॉक लागला तरी एवढं काही भीत नाही. आणि डीसी करंटला तसं नाय डीसी म्हणजे डायरेक्ट करंट. त्यो लागला की मग जाग्यावर हे होते.
डाबांना तेन असतोय काय तो.
नाही नाही.
ह
सोलर सोलर असते ब तुझ्या मधनं जो करंट येतो म ना का सोलर पॅनलमधनं.
हा.
तो डीसी करंड असतो.
हम् हम.
असा विषय आणि एक रेक्टी फायर म्हणून असतो. ते एक पार्ट म्हणजे एखादा तो ग हा. अ हे असते ते कंपोनंट असतो तो तो काय? करतोय. एसीचं डीसी मध्ये कन रूपांतर करतो एसी करंट आहे का? नाही त्या डीसी हे डीसी मध्ये आता मोठ्या मोठ्या हे बगितला असतील की तु आता स्टेशन आहेत बघ इथं बालिंग्यावर आहे.
हां.
तर तिथं त ट्रान्सफॉर्मर लावत्यात.
हम्म हम्.
कुठला असतो सांगू तुला स्टेप अप. आणि स्टेपडाऊन असं दोन ट्रान्सफॉर्मर असतात.
बरं.
स्टेपअप म्हणजे काय तू करंट दिलास का नाही तर म्हणजे- अ इकडं दहा होल्ट दिला अस का नाही. तर बाहेर पडताना ते जे होणार साठ किंवा नाही. शंभर, किंवा दोनशे होल्ड.
हम्म.
असा आहे. आणि स्टेप डाऊन म्हणजे तिकडं जास्त दिला की इकडं कमी करून आणय त करंट असा आहे.
म्हणजे त्यासाठी असतोय का? ट्रान्सफॉर्मर.
हा त्यासाठी ट्रान्सफॉर्मा असाल्यात. आणि ट्रान्सफर मध्ये आणि ते ऑइल असते ते वेगवेगळ्या प्रकारचे काही काहीले मेथड असते ते ते. तेव्हा त्याच ऑइल अ गरम होते ना. ते गार करायसाठी आतल्यात तेच परत चालू असते वापरायला. तेच ऑईल गरम होते. परत गार होते. जे गार झाले ते आहे तसं वर ते गरम झालेलं परत खाली येत अशे आत प्रोसेस चालूते
ते एके एकदा उडतात. बरं ते ते कशामुळे उडतात लोडून काय म्हणतात ते
ते शॉर्ट सर्किट पण होऊ शकते. त्याच्यात किंवा एक एकदा ऑइल मग ऑइल खराब झालेलं असेल.
हम्म हम्म.
हम्म असं काय काय असते मला आठवणवा. ना आता काय एवढं प्रॅक्टिकल व्ह्यान ते आमच्यावर
हम्म हम्म.
हम्म म असं असं क्वेश्चन त्यांनी विचारले आलं रे.
हम्म हम्म
हम्म, असा विषय हाय. हम् हम्म मग काय त्यानंतर रूम काय मला माहतीच नव्हती. म्हणजे रूम मला भेटायलाच नव्हती बा कोणतर ओळखीच असतिल त्यामुळं त्यांसनी तिथ- मित्राच्या कोणी तरी मित्राच्या रूमवर थांबला असेल कोणीतरी पावणेच्या, तीन चार रूम फिक्स होत्या मला रूमच नव्हती तिथे. म कॉन्ट्रॅक्टर हा, मला ते कॉन्ट्रॅक्टरने रुम ही करून दिली की. मिळून दिली. पण तिथ विषय कसा आहे दीड किलोमीटर वर चालत यायला लागायचं स्टॉप जवळ, कारण हेच नव्हतं ना बसच नव्हती तिथं आणि तेवढ्या ह्याच्यात हम्म खाली रूमपर्यंत जाय आणि मेस तर तर मेस होती सथडं मेस क्वालिटी होती. एकदम आपण घरगुत जेवण करतोय कणी तसं. पण एक टाइमच होती ती, म्हणजे फक्त रात्री ची होती. मग रात्री असल काय प्रॉब्लेम होतोय. तुझी फर्स्ट शिप असली की तू सकाळी जाऊ शकतो. तु सकाळी गेलास की कंपनी तर अकरा वाजता तरी जेवाण होतेचं. दहा का अकराला आणि परत संध्याकाळी पाच पर्यंत येतोयस आणि मग रात्री इथं जेव शकतोयस. पण जेव्हा तुझी सेकंड शिफ्ट असत्या.
हा
त्यावेळी मग सेकंड चालू कितीला होतीया अडीच ला का तीन ला चालू होतीया. तर मग सकाळी इथं मेस ला जेवाणच नाही ना मग काय करणार. फक्त नाष्टताच. ह फक्त नाश्ता करायचा आणि मग आ संध्याकाळी आठला मग कंपनीत जेवायचं. आणि अकराला परत घरात यायचं.
हा हा हा
हम्म आणि नाईटला मग नाईटला तर वेग सोड नाईटला काय. सकाळी नाश्ता आणि रात्री जेवण.
ती तर कसली कंपनी होती.
तुझं हे असते माहित आहे का? हम्म जे आमच्या डिपार्टमेंटा तरी काय होत सांगू. फूड ट्रक किंवा फोर व्हीलरला असू चौकोनी प्लेड बघितली असतील बघ तू.
हा
आणि त्याच्या असा आडव्या, आडव्या तारा सगळ्या असतात म्हणजे कोर पूर्ण. ती चौकोनी.
बरं
ती काय करतेय काम, तु रु एसी खेळतोयस माहीत्या का. फोर व्हीलरमध्ये एसी, तर ते काम करते ते एसी हे करायचं. एसी द्यायचं काम करते, मग ते तयार करलालतीत ते तयार होऊन येत मग आम्ही त्याच्या तो एक पार्ट असा टी एक्स बी म्हणून तेव्हा फिट्ट करल.
हम्म हम्म ह आणि त्यामुळे ते हे सगळं असतात जेवण बिवन तिथं
हा कंपनीत एक टाइम आहेत रे आता तू जर फर्स्ट ला गेलास तर सकाळचं जेवण आणि सेकंडला गेलास तर मग रात्रीचं जेवण. आन नाइटला गेल्यावर काही मंग गप घरी यायच नाईटला जेवणच नाही सोड नाईटला आपणच जेवुन जाय लागतय. आण नाईट ला कितीला चालू होतेया शिफ्ट नाईट अकराला चालू होत्या. आणि सहाला सपते म्हणजे सात पर्यंत घरात येतोय आपण.
अरे म्हणजे चोवीस तास काम चालू असतेय?
होय तीन शिफ्ट मध्ये काम असतय.
नाही म्हणजे तशी कंपनी चालूच असते चोवीस तास?
हा चोवीस तास चालूच असते कंपनी.
आणि जे रात्रीचं काम करत्यात एवढ बारानंतर सकाळी सहा पर्यंत?
होय मी केलं की भा आमचा पहिला आठवडा फक्त आं?
रात्रीची?
होय पहिला आठवडा फक्त आम्हाला फर्स्ट ज जनरल शिफ्ट दिली म्हणजे आठ ते पाच.
बर.
आणि त्यानंतर मग फर्स्ट, सेकंड, नाईट चालु झाली नाईटला तर माझं डोकं हलतं एवढं कणय. अंका पूर्ण झोपाची सायकल विस्कळत्या नाय विस्कटत्या.
झोप कशी काय येत नाय मग तिथं?
कंट्रोल करायला लागते इेत नाही कशी काय पर्यायला परयला नाही आणि त्यात आपण जीवुन जातोय नाय.
हा हा.
त्यामुळ तर लयच झोप येतीया. आणि मग ते आठ तास कुठ बसतोस म्हणजे रात्री एवढ काम नसतय सोड.
हा हा.
पण काय झोपाय बिपायचं काय नाही काम करायचंच तिथं.
अ माझी एक मित्र पण होतं बग पुण्यात काय
हां.
तेचं पण म्हणजे ते ते असं नव्हतं सोड तेच जे कॉम्प्युटर वर्क होतं.
हां.
गाईडलाईन्स काहीतरी असत्यात की नाही त्या प्रत्येक कंपनीच्या?
हा.
ते त्यात होतं ते कामाला आणि त्या ज शिफ्ट रात्री नऊ ते सकाळी सात होती बग. तशीच.
असं हाय व्हय.
हम्म ते पण
आता टाटाला गेलास की एकदम कमी काम आणि निवांत काम काय विषय नाही.
हा हा.
आणि पण तिथं सहा महिनेच फक्त. सहा महिन्याची इंटर्नशिप तिथं मिळालंच नाय सोड मला. तिथं मिळाल असत बरं झालं असतं.
त्यानंतर माझं एक भाऊ हाय.
हां.
ते काय करते त्यांचं म्हणजे कॉलेज असंच होतं मग त्यांना पण त्यो इलेक्ट्रिशन चा कोर्स केलताना.
हां.
मग त्यांचं कॉलेज कसं होतं कि तीथ जवळच काय तर हाय मग तिथं ती काम करणार.
हा
दे त्यांचं प्रॅक्टिकल पण होतं आणि त्यांना त्याजा पगार पण मिळणार जवा पासन कॉलेज चालू झालं तवा पासन त्याला महिन्याला आठ हजार कायतरी पगार चालू झाला आता बारा झालाय म्हणजे प्रॅक्टिकलच हे तुमचं काम असा विषय हाय त्यो काय तरी
हू नाही परवडत नाय ते बारा हजार
अरे खर कॉलेजच्या वेळत तुला असं वेगळं कॉल हे करावं लागत नाहीत तो आपण आता प्रॅक्टिकल करतोय किणी कॉम्प्युटरला तेच त्याचं काम आणि त्याच्या बदल्यात त्याला पैसे मिळणार
हू म म भारी हाय
आणि कायतरी अ त्यामध्ये काहीतरी अभ्यास पण कमी पडतोय बाबा त्यांना कारण प्रॅक्टिकलच कळाल तर विषयच संपला ना
हा हा हा असल की
आणि मग ते पैसे तू स्वतःला पण वापरू शकतेस तसच नाही तर ते कॉलेज ची फी बनून पण भरू शकतेस
हू हू चांगलाय
हू बरबर चालते चालते
ब हा हा ठेव